हॅलो.
हॅलो किती कधी होणार ग बाई य?
लय वेळ लागतय आमचा एक आठवडा गेलता ह्याच्यातच, पण एका आठवड्यात आम्हाला मिळालं तेवढं पैसे तर.
बघ की आता माझा सात वा कॉल हाय.
हम्म होतंय लगेच.
या आठवड्यात य एवढं काय वेळ मिळणार नाही.
होतय की आताच तुम्हाला दोन तीन वेळा कंटिन्यू केलीस म्मीला एक दोन तीन वेळा झालीत की तुझी दहा बारा कॉल इथच.
होय तस मग होतय सोड.
हम्म.
मम्मीला तर सुरूसपाठायच दोन दोन कॉल करतोय ऐका टाईमाला.
होय अग काय बोलायचं सांग, रेसिपीच बोलायचं.
होय तू तू मम्मीला करत होतीस?
नाही मम्मीच्या मोबाईलवरच माझं चालू हाय, माझ्या मोबाईल मध्ये ओपन झालं नाही ना ग.
वि नाव होय, म्हणून तुला दुसरी कड हे करायला मैत्रिणींच्यात जास्त करायला लागत असल?
होय ते एकदाच असतय ते टास्क, तीस जणांना कॉल झाल्याव दुसऱ सरा कॉल येतोय मग दुसरा टास्क येतोय.
हा हा हा दुसरं काय आलंय तुला?
दुसरा त्यातलं पण एक माझं अवैध झालं मी घाण केलो ते ते लय छान होत, रेकॉर्डिंग पाठवत्यात तिनी ते मराठीमध्ये टायपिंग करायचं.
होय, मग?
अनेक असतय ती मी आपलं स्टोरी टाईप असं हे पाठवत्यात ते आपलं रेकॉर्डिंग करून त्यांना पाठवायचं.
मी बोलून होय?
हम्म.
एकदा त्यांच ऑडिओ पाठवली तर आपण टायपिंग करायचं, आणि त्यांचं टायपिंग पाठवली तर आपलं ऑडिओ करून पाठवायचं.
हा हा हा हा.
मग हे एवढंच टास्क आल्यात, अजून काही टास्क आले नाहीत, पुढचं.
मग तेन मिळाल्यात काय तुला?
कुणाला?
तुला?
काय पैसे?
हा?
आता जमा झाल्यात की परवा एक हजार सत्तेचाळीस रुपये.
नाही, नाही ते दुसरं टास्कच आता झालेलं ते?
ते, इन प्रोसेस आहेत पैसे.
किती असते, किती वेळ लागतोय तेला?
आठवडा ते आठवडा म्हणजे वीक ये सात ते चौदा दिवस, सात ते चौदा दिवस लागतय.
हा हा हा हा.
हम्म
चालंलय
हम
मग आता
हम.
बघुया म्हणलं, आता कधी काय, काय, काय, काय होते?
हम्म, अगं हॉस्पिटलच बघायला पाहिजे, पण.
तू, तू तिथे फॉर्म देऊन तुला चालते कि, तिथं सेवा भारतीला.
सेवाभारतीला फॉर्म देेवून यायला पाहिजे. फॉर्म देऊन आली, मी एकटी कस जाऊ तिथं? तू असलीस तर मी जाऊ शक
त्या माझ्या पण ओळखीचा काय विषय नाहीये
फॉर्म भरायचं ग.
तिथं आता वहिनी कधी इल तवा, ती वहिनी पण अं अजून ते टंगळ मंगळ च हाय, ते तिच्याकडनं होत नाही ते काम.
का?
करत नाही बाई ती, अंगावर घेत नाही काय. असली हाय. म्हणजे आता बघ की, आपण किती वेळा विचारलो? आता टाळ टाळाटाळच कराल्या की.
होय, असं का मग ते?
काय माहिती बाई? जाऊ दे तिकडं, आपण नादाला नाही लागायच न.
नाही, नाही. आपण ती तिचा काय नाही विषय, आपण जायचं फक्त. आपण विचारून यायचं ग. तिला परत फोनच करायचा नाही. अन् एकटी कोण असत तर लगेच हे केले असतील, म्हणजे दुसरं ओळखीच, आपण त्यांना म आपण त्यांच्या मदतीला पडतो. तुमची मम्मी किती मदत केल्या त्यासनी? मग.
काय आता बोलणार मी? तसलीत. अजून आमचे पैसे द्यायचेेत बाई, त्यांनी तर तिचा नवरा, तिचा नवराच की.
कितीय?
काय ते हायित बाई ब्लाऊज. म्हणजे, तिच्या जावंच ब्लाऊज ब्लाऊजच आहे. बाकीच ते जेवण केलेलं मम्मी, पप्पांनी एकदा त्यांना. म्हणजे, करून दिलेली त गं जेवण नॉनव्हेज च.
हा.
त्याचं पैशा आहे.
तिच्या जावंच म्हणजे? तु
तिची जाऊ, हा मोठ्या वहिनीच ब्लाऊज शिवुन दी दिलेलं.
हा
ती म वहीनी पण दिली नाही या पैसे गं.
असं किती राहील्यात गं
हाय बी त्यांच्या बी ला हाय.
अंदाजे
सहा असंल
एवढं? मग शिवून घेताना समजलं नाही
काय
हे असंच असतात, जेव्हा अग तेच कि मदत हे करूपर्यंत मदत करूपर्यंत तेवढंच काम करायला कोण आठवत नाही
तेच की
हम्म
बील दोन महिने झाला आता लग्नाला किती महिने झाले सागं
अगं एवढं ब्रॅड लग्न केलं जा तेवढं पैसे द्यायेला त्यांच्याकडे ये नाही होय
होय नाटक्की असत्यात कारण नुसत सांगायची इंजिनियर आहे
ह मग पैसे नसतात वहिनीला एवढं पेमेंट आहे
नाही नाही त्यांचा काही विषय नाही हा त्यांचा पण हाय सोड म्हणजे त्यांनी पण देणारच हायतकी अजून जेवणाच
हम् मग आपण पैसे घायलायचं काय
टोलवाटोल विचीच ग काम ह्यानची
काय आता पैसे नाही तेे नाही असंच की
हा तेच की म्हणूनच राग येतो मला तर असल्या माणसांचा
म नसनारी काय करावं
करायचंच नाही ग असलं होत नाही तर करायच नाही कशाला मोठ बडाव दाखवायचा
होय आता वहिणी व्यवस्थित आहे तर काय लंग्न झालेली
नाय नाय ह नाही
व्यवस्थित नाही
त्या भैयाना सांगितलंय तू काय बोलीस त्यांच्या मम्मीला सांगितलंय तू काही बोललीस तर आम्ही वेगळं राहणार म्हणुन ह ह
त्यांच्या मम्मीला
होय
वहिणीला काय तर बोली तर
हा
म्हणजे त्यांची तुमची मावशी वहिणीला काय तर म्हटली तर आस आसं कुठ आसतय म्हणजे काय बायकच ऐकून म्हणजे वहिणी चालूच आहे की मग
होय
हुम्म
होय लई
हुम्म
थांब आने एकदा करतो सहा मिनट झालेत
ह ह आवर ह ठीक आहे ठीक आहे हा ठीक आहे चालतंय
हा